हॅलो हां येतोय आवाज? हां हां. कशाय ताई तुम्ही?
मस्त तुम्ही कशा आहात?
मजेत अ हा काय चाललं कसं वातावरण तुमच्या इकडे?
आता आहे अ पाऊस पडायला लागलाय, आता आता थोड निवांत आहे अस कालपासून भरपूर होता.
हो का हम्म हम्म हम्म अच्छा आमच्या इकडे आमची कडे काल झाला थोडा पहिल्यांदाच, पहिलाच दिवस होता कालचा. काल झाला आज नव्हता आज आता ऊन पडलेलेय थोडं थोडं.
आमच्या इथे आहे तीन चार दिवस पडतोय पाऊस.
हो का तिकडे सुरू झालाय म्हणजे हां हां.
भरपूरच ऊन पाऊस नाही तर कंटाला यायचं सारखं ऊन किती लागायचं बापरे!
हा यावर्षी खूपच उन्हाळा कडक होता हम्म हम्म. बाकी तुम काय ना हो जेवण वगैरे झालं काय नवीन रेसिपी वगैरे बनवता?
हो रेसिपी आता आमचे ते जास्त मच्छी पावसाळ्यात हो जास्त म मच्छी पकडायला जात
कडे किनऱ्यात नदी हां हां हां
नदी अय आणि पाऊस पडला का वलगण येते मग, सगळे लोक जातात वलगण मारायला.
हा हा हा हा.
मच्छी भेटतेय.
हो का आणि भाज्या वगैरे कशा भेटता मगं?
हो भाजी वगैरे आम्ही बाजारातून आणतो.
हम्म हम्म हम्म म्हणजे हप्त्यातून एकदा बाजार भरतोय का?
हो नाही अ बाजार रेग्युलर चालूच आहे, म्हणजे आम्हांला बाजार जवलय. गावातून नाही हं.
म्हणजे ला त ना आता आठवड्यातून दोनदा तरी लागतेच भाजी आणायला
हम्म हम् मच्छीचे काय प्रकार बनवतात फ्राय
फ्राय आली और हे पण फ्राय पण आणि असा पण करतो
हा हा फ्राय कसे करता म्हणजे कुरकुरीत होता का असे म ते कशी बनवता रेसिपी सांगा ना
आपण आता बघा मच्छीबाईला धुवून घ्यायची पूर्ण साफ करून नंतर मग ती स्वच्छ धुवायची कारण का वै आमची नतली म आहे ना जास्त वई वास मारत हो मग नंतर त्याच्यात ती पूर्ण साफ धुतली ना तर मग लिंबू वगैरे पिळायचे कोकम सरबत ते टाकलं की मा आपले सगळे घरगुती मसाले मीठ वगैरे हळद मसाले टाक की मी मच्छीचा मसाला फिश करी मसाला भेटू का ना तो पण वापरतो आणि मग आपली आल्या लसनाची पेस्ट ते मिक्स करून ठेवते पाच दहा मिनिटं आणि मग एकीकडे तेल ताप टाकून ठेवते आणि मग आपलं हे लसूण टाकत त्याच्यात
ह हम्म कशात लसण तेलात
त्याच्यात पण आल्या लसणाची पेस् टाकते मिक्स करायला आणि नंतर परत फ्राय साठी पण वेगळा घेतेल असून
न हा हा हा
तर मग मी झालं मिक्स करत ठेवलेलं असताना म मग ती फ्राय करते आणि लोक बघा म्हणजे गॅस स्लो ठेवतात म्हणून ती मऊ होते आणि फास्ट ठेवली ना एकदम मग मच्छी कुरकुरीत होते मस्त काडक
हो का हा हा हा
ठेवली की मी कुरकुरीत होते आणि मग तेल जास्त टाकायचं थोडं तेल जास्त लागतं त्यासाठी कारण का मग ती चचेपकून राहते
हा हा चिटकु नये म्हणून हम् हम्म हम्
तेल आधी आपण तेल टाकतो नंतर परत मच्चीी टाकली ना त्याच्यावर तव्यावर ग म परत बाजूने तेल सोडायचं
आणि ते रव्यात वगरे नाही ब हे करत का तुम्ही
मी नाही कर ना आम्हाला नाही आवडत अशी काही लोक करतात राव्यात तर रव्यात सगळा मीठ मसाला टाकतात आणि मग ऐकाय त अशी फ्राय क काही लोक ह्याच्या्याचा आपला तांदळाच पीठ घेऊन काढतात हा त्यानी पण कडक होत ते पण आमच्या घरात नाही ते अशी कोणाला आवडत आम्ही अशीच मसाल्यामधलीच खातो
हो का हा हा हा
जास्त आवड
हा नाही एक टिप्स शिकली म्हणजे मी कमी याच्यावर करायची ना गॅसवर म्हणून बहुतेक ते मऊ मऊ व्हायचे वाटतं
पण आधी तसेच व्हायचे तर मी बहिणीला विचारयचे ना बोला तुझे एवढे कडक माझे एवढे मऊ का नंतर मग समजलं ती बोलली की फास्ट गॅस वर करायची पण फास्ट गॅसवर
नंतर स्लो करायचंच नाही
नाही नाही स्लो नाही फास्टच फक्त तेल कमी झालं ना की तेल टाकायच नाहीत तर मग ते चिपकुन मग ती पूर्ण खालची सालटी आहे ना चिपकुण जाते काही वेळेला हा नाहीतर मग अशा मस्त असे काळेकाळे होईपर्यंत गुरगुच करायचं नाही
ह ह हा हा हा
करपत नाही मग
बनवून बघाव लागेल तर हम्म हम्मम् अच्छा आणि फ्रॉन्सची फ्रॉन्सची काय भाजी बनवत असेल ना का फ्राय
नाही हा फ्राय ते पण असेच फ्राय करतो नाहीतर अस अशी रस पण बनवतो कालवण
हा हा हा हा
टोमॅटो करून आपण चिकन वगैरे कस बनवतो
तशीच हा हा हम् पण ती खूप साफ करावी लागते ना
हो हो पूर्ण साफ करायला लागते काही लोक आहेत ना वर पूर्ण नाही काढत फक्त आपला डोक्याचा भाग आहे ना तोच काढतात काही लोक पूर्ण जेव्हा फ्राय करायचे असते ना आता फ्राय करतो तव्यात तशी फ्राय करायची असते का मग ती पूर्ण साफ करायला लागते
हो का हा हा हा ह
काय करायच कडे आणि चिकनचा पण तसाच म्हणजे ज्यांना फ्राय आवडतो काही त्यांना काही त्यांना ग्रेवीत आवडतो
काय चिकन का
हा
चिकन फ्राय कस करता तुम्ही म्हणजे आधी शिजवून शिजून घेता
नाही नाही नाही नाही नाही तसे चव जाते अशी जाऊन नाही घेेत आम्ही लोक डायरेक्ट तसच चिकन एवढा नाही टाईम लागत होत अहो शिजत गॅस फास्ट ठेवायची आता मॅरिनेट करून झाला ना चिकन कापून त्यावर पण तेल टाकायचा आणि मग सोडायच थोडं थोडं एकदाच नाही सगळं टाकायचा
म्हणजे आपण भजे करतो भजे बनवतो तस तळून घ्यायचं का हा
तिला जास्त तेल टाकतो पण त्यात नॉर्मल एकदम पण नाही जास्त पण नाही टाकायचा पण आपलं फ्राय होईल असं टाकायचं तेल तेवढा तेल टाकला कि हा मग तेल कमी झालं की परत टाकायच
हा हा हा
बरोबर होतो मग
हा मी फ्राय नाही जास्त बनवत पण असं सुक ग्रेवी वालं थोडं कमी ग्रेवी किंवा पातळ हा किंवा असं भाकरी सोबत खाता येईल अशी
हा मी पण हा मी पण असं फ्राय अस घरात नाही कधी केलंय पण आम्ही अशी बाहेर फिरायला वगैरे जातो ना मग ते ना सोबत असं खायला
हा हा हा हा
मग ते तस करतो आणि
हो का
हा नाहीर घरी या ग्रेवी मध्येच करतो ग्रेवी मध्ये जास्त आवडते खायला सगळ्यांना
हा आणि ते ओले बोंबिल ते बनवता
ओळे बोंबल हा काायच केले ते पण रसा पण केलाय त्यांचा हा ते ते जास्त शिजवायच ना आहे मग त्यांचा पूर्ण फिमा होतो
हा ते खूपच
ह हो म ते पण हा ते पण काही लोक रवत फ्राय करत
हा हा मी एक दोन दोनदा केले ते पण मग ते नाही जमले मला
नाही हा ते हा ते कडक नाही माझ म्हणे पण नाही एकदा पण कडक झाले ति
मी एक दोन दो कॉर्नफ्लावर टाकलं होत तर कॉर्नफ्लाॉवर आणि रवा आणि त्याच्यात मीठ मिरची आपले घरातले त्याच्यात हे करून त्याच्यात बुडून आणि म तळले होते असे भजे करतो आपण तसे
हा काय
तेव्हा चांगले झाले ते पण मग त्याच्यात खायला विशेष काही नसत ना खूपच अ पातळ असता खूपच बारके असता. त्याच्यामुळे एकदा दोनदाच आणले गेले परत नाही आणले गेले. हम्म हम्म.
ह मत ते
बाकी अजून काय काय काय बनवता?
अजून म मटन वगैरे मटन पण बनवते
हा हा हा.
प पण पाला पाला वाटण्याच माहितेत ना बनवतात ते
काय काय
ला वाटून काला हा मग वाटण काला बनवायचं
काळ म्हणजे कसं बनवता तुम्ही?
खोबरा भाजायच्या पूर्ण काला करायच्या खोबरा काही लोक बघा शक तवेत भाजतात
हा हा हा
डायरेक्ट घॅस वर आखखा खोबरा भासतो आला करतो त्याला पूर् आणि मध्ये कट करून मिक्सरला लावते आणि मग
आणि कांदा?
कांदा वेगळा ते मी माझी पद्धत वेगळी आहे बनवायची. मी खोबरा वेगळा सेपरेट भाजून ठेवतो आणि आपला कांदा वगैरे आहे. अ कांदा आणि काय आपलं ते सगळं कोथिंबीर मिरची अल्लं वगैरे हा त्यांचा एक वेगळा करतो. त्यांची वेगळी पेस्ट करते आणि हचा वेगळा राते
हो का हा हा हा. हा असं प्रॉपर काळ्या मसाल्याची भाजी दिसत असल मग ते असं ह्
छान लागतं म्हणजे भारी लागत तवाला काला मटण.
अ त्याच्या बरोबर काय बनवत बाकरी कि पोळी?
नाही कधी भाकरी असते इ तर कधी पो आपल्या ह्याच्या पोल्या त्या
हा हा हा हा.
घावाच्या पिठाच्या पुऱ्या जास्त तर घावाच्या पिठाच्या पुऱ्या ज होना कार ते जास आवडत म्हणजे भाकरी कशी असते ना रोज असते सकाळी डब्याला.
डब्या डब्याला भाकरी बनवता का? हम्म हम्म हम्म हा अच्छा, हा हा. आमच्याकडे पण भाकरी कधी कधीतरी होते. आणि अशी काही भाजी पातळ भाजी वगैरे असल्याव म पिलन शक्यतो अ पोळीच नेतात ते असं मेथीची भाक री भाजी वगैरे असली तर मग.
हा म्हणजे ते रोज मी भाकरीच देत.
हा हा काय म्हणता?
नाही रोज म्हटल भाकरीच देतोय ओ आम्ही.
हो का कसली भाकरी ज्वारीची की बाजरीची?
जी
तांदळाची.
हा का? अन ताणला ट जास्त
हा तुमची इकडे पद्धत अशीच हम्म हम्म, पण ती गाढ झाल्याव थोडी वातड होते ना, की नाही?
नाही माझी मऊच असते.
हा हा हा हा, करायची पद्धत ती तुम्हाला जमत असेल चांगली बनवायला.
मी लाटून म्हणजे आम्ही उकडलेल्या पाण्यात हे करतो.
हा हा खिशी घेता
पाणी उकड ह पाणी उकडवतो आणि मग त्यात पीठ टाकून ते हे घेत
हा मग ती मऊ होत असेल हा हा.
लास्ट मागे दुसऱ्या दिवशी जरी घालं तरी मऊ होत
हो का हा हा नाही आम आम्हाला नाही जमत तुमच्यासारखी ब
तुम्ही मग पाणी असं तुम्ही कसं पीठ कसं मलता?
आम्ही नाही पीठ डायरेक्ट घेतो आणि कोमट पाण्यात ते भाकरी जशी, भाकरी जशी हे करतो ना. तसं मळती. आपण बाजरीची भाकरी जशी मिळतो ना तशी मळती आणि तशीच बनवती. हम्म हम्म.
म्हणजे तुम्ही उतवणी नाही घेत का पिठाचे?
हो चालेल चला ताई, छान वाटलं तुमच्याशी बोलून एक नवीन रेसिपी शिकायला मिळाली. हा चालेल चला बाय. या शिट का होऊ राहीलं असं?
काय बोलायचा? काय बोललीस?